हॅलो!
हॅलो!
आवाज येतोय, का ताई? हो येतो येतो येतो येतो. हॅलो! हा मला येतोय तूम्हाला येतो का?
हा येतोय येतोय, मला पण तुमचा आवाज येतोय.
येतो ना येतो ना हा नमस्कार! बोला. बोला बोला बोला. मजेत कोणता विषय बोलायचा आपल्याला?
अ आपण आजकालची मुलं जी खूप मोबाईलकडे वळत चाललीयेत.
हो.
आपण बघतो हल्लीची मुलं अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत म्हणजे कॉलेजला जाणाऱ्या मुलांपर्यंत अगदी लहान म्हणजे, सहा महिन्याच बाळ जवळपास ते पुढे कॉलेजच्या मुलांपर्यंत सर्व मुलं सर्व पिढी जी आहे ती खूप मोबाईलकडे वळत चालली आहे खूपच. म्हणजे त्यांना बाहेरच्या जगाच भानज उरलेलं नाहीये, असं म्हणलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. तर अ- म्हजे ही परिस्थिती खरंतर बदलायला हवी.
हो, हो. पण असं आहे की ही सुरुवात कोणी केली. आपणच दिला ना त्या बाळाला तर काही कळत नव्हतं. कि मोबाईल द्यायचा. म्हणजे सुरवात आपणच केली आया नी आयांना वाटलं की शांत बसेल म्हणून, त्यांनी सुरुवात केली नाही का? म्हणूनच आता नवीन जी पद्धत आहेना, ती बाळाला मोबाईल जितक्या दिवस तुम्ही उशिरा दाखवाल त्याला माहितीच नाहीये ना म्हणजे आता काही ठिकाणी, बाळाला मीठ पण देत नाहीत. कारण त्याला माहितीच नाहीये तिचं वय साखर देत नाही माहितीच नाहीये... जर माहितीच नसेल तर आपल्याला काय करतो आपण आपल्यावरून गृहित धरतो.. कि आपल्याला हे आवडतं ना मग त्याला पण ते आवडायला पाहिजे असं... म्हणून सुरुवातच.. आपली चुकीची झालेली असल्यामुळे आता ते आडिक झाले ना अस आता त्याच्या पुढे त्यांना सगळं फिक्क वाटायला लागलं....
अगदी बरोबर म्हणजे त्यांना मोबाईल सोडून दुसरं काही नकोच असतं... खेळणी नको खेळायला नको तर मग आपण ह्या परिस्थ... स्थितीमध्ये... काय करू शकतो की जेणेकरून मुलं कमीत कमी मोबाईलकडे वळतील... सगळ्यात महत्त्वाचं तर आई वडिलांनी त्या मुलांना वेळ द्यावा... जास्तीत जास्त त्यांच्या सोबत वेळ घालवावा... त्यांना बाहेरच्या जगाचं आकलन करून द्यावं मैदानी... खेळ पुढे बागेत जाणं समुद्रावर जाणं... किंवा मित्र मैत्री... णीसोबत प्रत्यक्ष भेटून गप्पा मारणं अजुन सायकल चालवणं किंवा अजुन... खूप साऱ्याचे खेळ वगैरे आहेत यांची माहिती करून देण... आणि त्यांना त्यांच्यामध्ये उत्साह त्यांचा निर्माण करणं... हे आपण पालक म्हणुन नक्कीच करू शकतो...
हो ते करू शकतो आणि निसर्गाचा आनंद कसा घ्यायचा आहे ना.. ते सुद्धा त्यांना सांगायला पाहिजे कधी कधी आता त्यांना समजत नाही की काय पाहायचं नेमकं... तर लहान असतानाच त्यांना हे बघ फुलपाखरू किती सुंदर आहे... हे बघ समुद्राच्या लाटा किती छान आहे... डोळे मिटून न समुद्राच्या लाटांचा आवाज ऐक... अश्या सारखे जे आहेत ना म्हणजे आपण निरीक्षण म्हणतो ना... तर निरीक्षण कसं करायचं याचं पण शिक्षण दिलं पाहिजे... आईवडिलांनी कारण मुलांना.. तेवढ माहिती नाही ना आपल्याला कोणीतरी सांगितलं म्हणून आपण ते जे आहे... तर ते अनुभवू शकतो.. त्याच्यामुळे आपल्याला त्यांना सांगितलं पाहिजे की निसर्गामध्ये कि... गमंती जमंती आहे ते सांगितलं पाहिजे आणि सगळ्या कु... कुटुंबाने सुद्धा निसर्गामध्ये अशा पिकनिक काढल्या पाहिजे नाही का...
बरोबर आणि त्यांना मुलांना निसर्गाच विशेष... ता झाडांचं महत्त्व पाण्याचं महत्त्व पटवून दिलं पाहिजे... कि पुढे तुम्ही हे सगळं कराल झाडं लावाल तर तुम्ही जगाल... म्हणजे झाडे जगवा झाडे लावा त्यापेक्षा झाडे लावा आणि स्वतःला जगवा... असं ब्रीद वाक्य काही दिवसांनी तयार करावं लागणार आहे सध्याची जी... गरमीची परिस्थिती आहे पावसाची परिस्थिती आहे हे फक्त मुलांना... ह्या कृत्रिम गोष्टींनपासून वेगळं करून आपण निसर्ग... त्याच महत्व त्याच संवर्धन कसं केलं पाहिजे... त्याच्यामध्ये आपला जास्तीत जास्त वेळ कसा घालवला पाहिजे हे मुलांना खरोखर... शिकवणं गरजेचं हाय.. म्हणजे मोबाईल मधले ते अ... एक गेम खेळणं... युट्यूब बघणं ह्या सगळ्या गोष्टी फक्त... त्यांचा टाइमपस करू शकतात हे त्यांना पटवून दिलं पाहिजे आपण...
दिलं तर पाहिजेच.. परंतु त्यांना त्यातली मजा पण कशी अनुभवायची आहे ते पण शिकवलं पाहिजे... म्हणजे जस मोठे जण... पत्ते खेळतात तर पत्त्यात किती मजा येते बाबा आपल्याला खेळायला बघ...
बरोबर बरोबर
सापशिडी खेळताना किती मजा येते ती मजा कशी घ्यायची आपण हसलो तर आपलं अनुकरण करत असतात ना शेवटी मग त्यांना कळत अरे ह्यांच्यात काहीतरी खूप मोठी गंमत बर का आपण शिकलं पाहिजे ते तर त्यामुळे ते करायला लाग
बरोबर आता मी माझ्या मुलां मी माझ्या मुलांनमध्ये म्हणजे असंच आम्ही जास्तीत जास्त खेळ खेळतो त्यांच्या सोबत कि लुडो आहे शिडी आहे कॅरम बोर्ड आहे बुद्धिगळ आहे याच्यामध्ये त्यांना कस व्यस्त ठेवता येईल किंवा बाबा कुठेतरी ड्रॉइंग काढ तुला जे आवडेल तुझ्या डोक्यामध्ये जी कल्पना आहे ते तू चित्र सगळं साकार तुझ्या पद्धतीने त्याच्यामध्यें र हे आणि मग मोठा मुलग मुलाच बघून छोटी मुलगी तेच करायला
हो बरोबर आहे हे अगदी बरोबर आहे ना अनुकरणच आहे आणि चित्रकलेच तर फार छान नाय म्हणजे मनातल्या भावना व्यक्त करण्याच साधन आहे ना ते एक तर त्याच्यामुळे चित्रकला त्यांना दिली पाहिजे खेळ खेळू दिले पाहिजे मैदानी खेळ आणि इनडोअर गेम ज्याला म्हणतो आपण घरात खेळले जाणारे पूर्वी जे खेळ खेळायचे तशा सारखेच पण आता थोडस त्याला नवीन रूप द्यायचं असं करून काही वेळ आपण ठरवला पाहिजे दिवसातून मोबाईल साठी की एवढा त्याच वेळ तुला मोबाईल मिळेल
नक्की नक्कीच आम्ही पण हो आम्ही आमच्या मुलांनसोबत तेच करतो की विशिष्ट म्हणजे दिवसातून एक सकाळी सात ते आठ मिनिट आणि संध्याकाळी एक दहा मिनिट या पलीकडे मोबाईल देतच नाही म्हणजे हातोळून द्यायचच नाही की मोबाईल घेतोय किंवा त्याच्यामध्ये टाइमपास करतोय त्याच्यामध्येच व्यस्त राहतोय नाही त्याला सांगितलेलं आहे की तू खेळ आमच्यासोबत तुझ्या शाळेमध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात तुझ्या शिकषिका तुला काय शिक तू तुझ्या मित्रांसोबत काय ते काय डब्यामध्ये घेऊन येतात किंवा ते काय बोलता त्यांच्याकडे काय वातावरण असतं
आणि ना त्यांच्याकडून अ क्रिएटिव्ह क्रिएटिव्ह गोष्टी ज्या आहेत ना त्या पण केल्या पायजे म्हणजे सृजन म्हणतात त्याला मराठीत म्हणजे कस की आपण ऐक वाक्य सांगितलं गोष्टर तयार करायची आपल्याला आपण दोघ जण मिळून एक गोष्ट तयार करू मग मी एक वाक्य सांगेन तू पुढचं वाक्य सांगत त्याच्यानी त्यांना विचार करण्याची क्षमता वाढते त्याची गावच करता ती स्टोरी तो कंपलिट करतो ना तर त्यामुळे पण मग असं वाटतं अरे हा याच्या पुढे काय सांगायचंय म्हणजे त्या दृष्टीने तो विचार करायला लाग तर असे सुध्दा खेळ आपण घेतले
हो आणि ह्याच्यामुळे काय होत मुलं इतके प्रश्न विचारतात त्याला इतके प्रश्न पडतात का की आई हे कसं असेल आई हे कशाने घडत आई हे बा कुठून आले अ अ चंद्र आपल्याला इतक्या जवळ दिसतो पण तो नेमका कुठे आहे अमावस्याला चंद्र का दिसत नाही ही पौर्णिमेला तो पूर्ण का दिसतो हे प्रश्न पडतात त हे खूप म्हणजे आनंदाची गोष्ट आहे की तो पद्धतीने ने आमच्यासोबत रिॲक्ट होतो की कि एखादा माणूस स गाडीवरून चालला अस तो इतर तो मग चालत का नाही जातय तो एक इंधनाचा वापर का करतोय आता तर सगळीकडे युद्ध सुरु आहे हे महागाई आहे हे मग ते जवळचा अंतर तो त्याच्या बाबांना सुद्धा सांगतो की तुम्ही ही जवळच च बस स्टँड वर जायचा आहे नाही तर तुम्ही चालत जा कशाला गाडी वापर आता पेट्रोल वाचत आणि हे मुलांमध्ये. आपण जर त्यांच्यामध्ये ते रुजवलं तर ती मुलं त्या पद्धतीनेच विचार करतात.
बरोबर ना मुलांची जी विचारशक्ती आहे, ना ती खूप. पटते आणि पटापट शिकतात मुल म्हणजे त्यांना शिकवण्याची फारशी गरज नाही लागत. ती शिकलेले असतात आपण त्यांना फक्त थोडस स अ मार्गदर्शन केलं की मग ते त्याप्रमाणे. जात असतात त्यामुळे तसं म्हणा किंवा चित्रकला म्हणा किवा आ काही. क्राफ्ट ऍक्टिव्हटी त्याला म्हणतो आपण त्याला कि, थोड्याशा काही वस्तू तयार करण. किंवा चिखलाच्या गोळ्याच सुद्धा ते काहीतरी वस्तू बनवून दाखवतात. का म्हणला त्याच्यातून त्यांना सगळ म्हणजे आपण म्हणतो ना अंतराळाच नॉलेज मिळतं त्यांना नाही का. असं सगळ्या स्पेसच म्हणतो आपण त्याला तर अशा प्रकारच त्यांना ते. पण सांगितल पाहिजे नंतर प्रयोग छोटे, छोटे करून दाखवले पाहिजे. ह घरातल्याच वस्तू वापरून बघ प्रयोग करता येतील आपल्याला ते प्रयोग करून दाखवले पाहिजेत. त्यांना अ झाडांवरच तर दाखवलं पाहिजे. झाड त्यांच्याकडूनच लावून घेतली पाहिजे आणि मग त्याला सांगितलं पाहिजे बघ किती दिवस त मग याला पान येतय. ते पान किती छोट असत बी कस रुजतय त्याच त्याच शिकायला लागतो तो. आणि मग त्या च्या झाडाला जेव्हा. फळ येत छोटस किंवा मिरची झाड आहे, छोटस लावलं मिरच्या आल्या की, मग त्याला तो आनंद गंध मिळतो मग त्याला वेगळ काही शिकंवाव लागत नाही का.
बरोबर हो ओ आणि घरामधल्या स्वयंपाकामध्ये सुद्धा. त्याला ला एवढा. त्याच इंटरेस्ट तर असतो की कस असतो का वेळ जरा आता ते आम्ही आता इग्लीश करून ठेवतो की तिकडे तिकडे मोबाईल तिकडे जास्त वेळच नाही मिळत कळावा अशा पद्धतीने आ मुलांना.
आहे हो आप छान च हो आपली छान चचा झाली पालकांची जबाब दारी आहे ती धन्यवाद.